हा बोला ना वाज दिला का
हॅलो
आवाज येतय का
हो हो येतो येते मला वाटलं आवाजच नाही येतोय का म्हणून हॅलू हॅलू करत होते
् नाही नाही इेत येत
म्ह झालं जेवण
नाही नाही
नाही झालं का कश तपेत नाही झालं माझं पण इतकं लवकर नाही होत
हा त्या तब्येत माझी छान आहे तुझी कशी
माझी पण मस्त आहे घरा स्वयंपाक वगैरे मग तुमचा स्वयपाक जण हो का काय बनव ते
आज डाळ मसाले डाळ
हो का एवढ तबेतरा बे एवढ्या हळूून बोलत आहे
नाही नाही नाही चांगली चांगली
हो ब नाही मला साली झाली त्या स्कूल म भेट नाही झाली
हम्म
चालले स
हो आवाज थोडास वेगळां येतं
सर्दीचा नाही ते वातावरण चेंज आहे ना त्यामुळे एकतर इन्फेक्शन लोक ग होत
हम्म हो या दिवसाच ते लवकर कमी होत नाही सर्दी
हा बिलकुल नाही होत कुणा झा त तरी मी टॅबलेट वगैरे घेतला बर दवाखान गेले हा सर्दी एकत लवकर कमी घवी
हम्म काय बनवलं तुमच्याकडे जेवायला
काय बनवलं की बहिणीनी बनवलं आलूची भाजी बनवली वाट हम्म
अच्छा अच्छा
आलूची भाजी बनवली मी बसले होते. माझ्या आईने मोहन माळ घेतली नवीन.
हो का ती काय असते
ते अ आपलं एक ज्वेलरी आहे गोल्डन मधून येते त्या तीन लेअर असतात. आपली नाजूक गोल्डनची चेन असते बघा गळ्यातली नेकलेट मधून त्याच्यामध्ये गोल्डन कलरची अस पण तीन लेअर असतात ते मोत्याची जशी असते ना तशी गोल्डन चे असते. आणि एकदम नाजूक डिझाईन अस त्याची त्याच्यामध्ये तीन लेअरमध्येध्ये एक एक एक असं मोती असतो गोल्डनच.
हो का मग ती कशी घालायची माझ्या काय वारी वगैरे वर.
हा नऊवारीवर नऊवारीवर चाल ती पैठणी साडीवरर चालती ते खण साडी भेटते बघ आता नेहऊन निघाली होती.
हम्म हम्म हम्म हो तिचा ट्रेंड गेला ना पण.
हा खनसाळीचा गेला बट या मोहन माळचा नाही गेला. छान दिसती मारे मॅरिड पण घालू शकता अनमॅरिड पण घालू शकतात कुणीही घालू शकत छान दिस हम् जे एक महाराष्ट्र मुलक सा
छान आहेत महाराष्ट्रीयन लोक.
चेक करत होती आईने घेतली टाइम पास केला मग त्या सोबत मी नेकलेस पण घेतला होता. ते ज्वेलरी घेतली सकाळी ते आता बघत होते. डिऊटी हुन आले तर. त्यामुळे हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो माझा आवाज येतोय.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज नाही येतोय का?
नाही नाही नाही कट झाला होता आवाज कॉल आलेला त्यामुळे आवाजच नव्हता य कट झाला होत
हा तुम्हाला आलता कॉल.
हा.
अच्छा मला आवाज नव्हता येत तुमचा म्हणून म्हटलं.
हा बहुतेक ते आवाज बंद होत असेल कदाचित आवाजच येत नाही.
नाही आवाजच नव्हता येत.
कॉल आला होता मला.
हम्म घरच्यांच आहे का.
नाही नाही नाही् हा फोन आलावर फ्रेंड चा.
अच्छा का आवटून पाहायला चालू आहे का.
नाही नाही कार्टून वगैरे काही नाही बसून आहे सध्या.
झाला मग स्वयंपाक.
हो स्वयंपाक झाला बसून होते.
हो का.
म्हटलं चला थोड्या गप्पा मारू.
हो पाऊस वगैरे कसा आहे.
पाऊस चालूच आहे इकडं.
हो का इकड पण आहे पाऊस. अंब सकाळला काहीच नव्हता आता संध्याकाळचा आलेला.
नाही इकडेच इकडे सकाळपास न्हता आ. आ आता सध्या नाही आहे आता कमी आहे.
आता नाही पाऊस आहे इकडे पण आहे. मग तुम्ही उन्हाळ्याच काय के की नाही केलं म्हणजे खरोड्या पापड्या वगैरे सगळ्या. बघ का तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर काय करतात.
नाही बाबा ते येतच नाही आपल्याला कधी ट्राय करून बघितलंच नाही.
घरचे मग मम्मी सासूबाई तुमच्या?
मग नाही आई देते माझी आईकडे बनवतात तेच देते.
आमच्याकडे बनवत माझ्या तर किती दुखायला तरी बनवते. ते बायाच असतो ना तर ती बनवती. कुरोड्या पापड्या कारोड्या वगैरे सर्वच
नाही सेम तसच आईच येते मग मी काही कधी बनवलं नाही. ह् नाही नाही ट्राय पण नाही केलं कधी हा ते तरी बनवला होता.
हम् हम.
गेल्या वेळेस यावेळेस ते पण नाही झालं कारण आम्ही गावाकडूनचल इटालू बाहेरगावी राहत. त्यामुळे सुट्ट्या संपल्या.
दिवस जातात. तुमच्या सुट्ट्या असले की हा काय बन कुरड्या वढ्या.
सगळं करायचं तसच बाकी
बरं जाऊले.
लेट पण झाला आता म्हणा.
हां.
तर होणार पण नाही.
हो का?
हम् आतांबे बहते का? हो तिचा सा आवाज चालू आहे.
आपले तुमच्या घरात एके लेकरू आहे. बर अभ्यास करत करत बोलते.
हम्म बस करत करत बोलते.
भरपूर लेकर असतात. मी ड्युटी करतो ना पीडयाट गायण्या म आहे. पीरक पण तिथंच आहे खूप बच्चू असतात वेगवेगळ्या रंगाचे
रोजचे बघायला भेटतात. न्यू बोर्न बेबी ना हम्.
त्यांचा आवाज पण असतर जन्मला ब्चू एवढा तसा ठळक आवाज होता बापरे. पूर्ण वर्डामध्येण त्याचा आवाज जात होता असं वाटणार नाही का ते न्यू बनन. म्हणजे न्यू बॉर्न पण म्हणतात ना त्याला जस्ट फाईव्ह मिनिट्स
हा हा.
इतका आवाज त्याचा खूप ऍक्टिव्ह होता बापरे.
त्यामुळेच त्याचा आवाज जास्त होता तु.
आवाज एकदम. जोर सर आहे रडत होात. खूप ऍक्टिव्ह होता आणि वजन वगैरे पण एकदम मस्त काही काय बेबी खूप स्ट्रॉंग असतात खूप छान असतात.
हम्म.
काही काही खूपच नाजूक असतात टिव्वींन्स् झाले तितक्या म्हणजे आमच्याकडे तर ट्विन्स मधी पहिलेवाली ट्विन्स झाले ते खूपच नाजूक झाली तर एक मुलगा एक मुलगी
ह
दुसर्‍या वेळेस ट्वींन्स झाले तर ते दोघंही स्ट्रॉग बहीण भाऊ
हो का असतात एखाद्ये ते आईच्या बा आईवरती असते ना हम्म
त्यांचं अडीच अडीच किलोच वे वजन व्यवस्थित वजनाला पण आणि आवाजाला पण एकदम मस्त वाटतच नव्हते ते ट्विन्संयत इतके छान भरले ते स्ट्रॉंगली
हो का तुम्हाला लेकर रोजची पाहायला मिळतात मग लेकरांचा आवाज एक एकदम कानामध्ये फिरत असेल?
हो रोज ते लेकरं दररोज ते सिझेरिंग सेंक्शन वगैरे पूर्ण पूर्णच पाहायला डेलीचं कामचय माझं ते
हो त्यामुळे तेवढं काही नाही वाटत
घरी राहिले की माणूस कस झोपून राहणं ते
नाही ते खूप चांगलय म्हणा जॉब करता ते
जॉब अशी काही नाहीय इंटर्नशिप मण नाही जस्ट कॉलेज कम्प्लीट झालं तर करावं लागत.
ह हा
कॉलेजवाली म्हटले सिव्हिल ला ट्राय करायच तर पहिले एक वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. सो तुम्ही
असे असते का ते?
असते आम्हाला जाॅईन करा कुठं ना कुठ जरी कॉलेज चालू असताना त्यांनी आमच्याकडून इंटर्नशिप करून घेतली आता एटर्नशिप करून घेतायत
अच्छा!
त्यांच्याच कडंन करून घ्यावं लागतं.
हो बट प्रॅक्टिस बी होऊन जाते ना म्हणजे जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा विषयच नाही मग अनुभवावरणंच मिळते ना
हो अनुभवा वरनचं मिळते माझ्यासोबतचे सर्वच जॉब
हम् अनुभव येऊन जातो मग
हा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाच आहे म्हणजे डायरेक्टली कोणी घेतही नाही असं
हो ना मग ते रिस्की काम असतं ना पेशंट हँडल करणं म्हणजे आलंच पाहिजे त्यापेक्षा मग ते अनुभवी लोकच घेतात आणि तेच चांगलं. कारण पेशंट नाही सोडता येत ना अनुभव असलेले डॉक्टर लोक घेतात.
हा अनुभव असला तरच हा सोपं पडत नाही नवीन नवीन ते इतक काही शिकावं लागतं सीरिंज धरण्या सगट लिहिण्या सगट लिहावं लागतं त्याच्यामध्ये भरपूर काही लिहिण्यासाठी अस पण ते समजलं पाहिजे अनुभवाला की सर्व काही करू शकत माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी झालं तरी
हम्म
असलं की करतं नसलं की काय करणार?
तेच तर असते ना मग अनुभव असला म्हणजे टेन्शन नाही राहत डॉक्टर लोकांना ते प्रत्येक गोष्टीसाठी सांगायची गरज पडत नाही मग ते घेतात पण लगेच अनुभव आहे
त्यात आमच्याच सोबत आहेत ना काही त्यांना आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवाव लागते.
नवीन स्टाप असल ते
हो नविन स्टाप.
अच्छा
स्टाप असत त्यांना भरपूर काही शिकवाव लागत आम्हाला. नवीन नवीन गोष्टी आणि त्यांना नाही आलं की आम्हालाच बोलणी खावं लागतात वरून
हो का
हो हो आणि त्यांनी कुठली गोष्ट करा आम्हाला म्हणारच मॅम असं सर असं कोणी असं आम्हाला म्हणतात तुम्हाला समजत नाही का रे पण गलती हो जुने झाले ना आम्ही जुने झालो. ते आम्ही सिनियर असल्यामुळे ते ज्युनियरच्या गलत्या सर्व सिनियरनी शिवा ख्यायच्या आमचही कामहीच करायचं आणि त्यांचं हि काम आम्हीच करायच.
असत मग आता तुम्हालाच बोलतील ना ते
डायरेक्टली म्हणतात हा त्यांना कसं काय म्हणार आहे आम्ही त्यांना काय समजणार आहे. ते नवीन तुम्ही तर जुन्याना लक्ष द्यायला पाहिजे. आणि माझ्याच्या्यात तर शंभर टक्के यांच्या गलत्या होणार आणि मी शिव्या खाणार माझ्या सिनियर्सची जरी गलती झाली एक काम त्यांनी मला अस परफेक्टली दिलेलं हे तूच करणार सिनियर जरी गलती केली तरी तूच करेक्शन करायचं आणि जुनियरनी गलती केली तरी तूच करेशन करायच
चांगला अनुभव असेल मग
तो ते काम ते परफेक्टली माझ्यासाठी आता युएस जी वगैरे होतात ना आमच्याकडे त्याचा ऑनलाईन रेकॉर्ड द्याव लागतो आम्हाला तर ते ते मिच करायचं.
अच्छा.
म्हणजे त्या शिकवतात ना शिकवायला असल्यामुळे हा भरपूर काही शिकवतात ते शिकवतात तर मी शिकून पण घेते हम् शिकवणारे असले भरपूर काही शिकायला मिळते मला भरपूर शिकवतात त्या
आपल्यावरती पण असते ना आपण व्यव जर आवड दाखवली शिक शिकण्याची तर मग त्यांना बी इंटरेस्ट येते ना सांगायसाठी.
नाही ड्रेस असल्यामुळे त्या
त्यामुळेच मग कदाचित त्या पण इंटरेस्ट न सांगत असतील. हा. हो चालेल हा हा.